हॅलो हॅलो आवाज येत आहे का माझा तुम्हाला हा तुमचा आवाज येतोय मला माझा आवाज येतोय का तुम्हाला
हॅलो तुमचा आवाज मला ऐकू येत नाहीये म आवाज य तुम्हाला
येतोय येतोय माझा आवाज तुम्हाला तुमचा माझा आवाज
आ हा तु आलाला आला
तर हा हा हॅलो येतोय ना आवाज
हो हो येतोय ऍक्च्युली मी म्हणजे तुम्हाला कॉल करा यला का असतं तर मला कॉल कॉल केले तुम्ही बिझी लागत होता तर तुम्ही आता फ्री आहात काय म्हणजे मला तुमच्यासोबत बोलाय सो तुम्ही कॉल रिसीव्ह करत नव्हता म्हणून मग मी तला डस्कला तुम्ही कॉल करू शकता त तुमही फ्री आहात
हो हो हो हो हो मॅम मी पण फ्री आहे मला पण तुमच्याशी ना प्रवास या विषयाबद्दल बद्दल एक दहा पंध मिनिट बोलायचं होत तर तुमच्याकडे वेळ आहे का दहा मिनिट आता
हो आहे की
हा हा तर प्रवास म्हणजे काय तर बघा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे प्रवास आता प्रवासासाठी म्हणजे प्रवास हा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो म्हणजे धार धिक स्थळना भेटी दे ऐतिहासिक स्थळांना भेटी दे विविध स्वरूपात प्रवास केला जातो मी प्रवासाबद्दल तुम्हाला नक्कीच सांगेन तुम्हाला काय प्रवास या विषयावर म्हणजे नॉलेज आहे का ज्ञान आहे का जे तुम्ही मला सांगाल
हो खूप सारं ज्ञान आहे कारण असं बोलतात की प्रवास केल्यामुळे अनुभव मिळतो आणि अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे किंवा त्याद्वारे अ त्याद्वारे अ खूप छान पद्धतीने आपण माहिती घेतो तुम्हाला येतो आवाज माझा
हो हो येतोय येतोय बोला
हा तुम्ही जस बोला की प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे फक्त एकादी व्याख्या किंवा एखादी माहिती झाली अस मी सांगता येईल प्रवास फक्त एका ठिका ून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपण इथून तिथे गेलो किंवा तिथून इथे आलो तर हा प्रवास नसून त्याबद्दल म्हणजे त्या ठिकाणी आपण जातो त्याबद्दल माहि ेणे किंवा काय आहे म्हणजे एखादा अनुभव घेणे तेथील भाषा शैली तेथील कौशल्य वेशभूषा केशभूषा तेथील अन्न खाद्य पदार्थ अन्न पदार्थ याची सगळ्याची माहिती आपल्याला घेणे किंवा ज्ञानात आपल्याला भर पडणे म्हणजे प्रवास वय हा प्रवास वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो जस की तुम्ही मला दोनच पद्धत सांगितली धार्मिक आणि ऐतिहासिक तर हा दोन पद्धती नसून धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक तर कोणी फिरण्यासाठी तर कोणी एन्जॉय करण्यासाठी तर कोणी शिक्षणासाठी तर कोणी व व्यवसायासाठी हा प्रवास करत असतो तर कोणी अनुभवासाठी तर कोणी नैस निसर्गरम्य वा वातावरण जगण्यासाठी जस की आपण चित्रपटमध्ये बघतोच
ह
कि निसर्गामध्ये डोंगरदऱमध्ये जाऊन तेथील पक्ष्यांच्या प्राण्यांचा आवाज ऐकणे त्यावर अभ्यास कर आणि विविध शास्त्रज्ञ म्हणजे सर्च करणे याला देखील अ प्रवास किंवा ट्रॅव्हल्स असे म्हणता येईल तर असं बोलतात की पुस्तक ज्ञान पुस्तकात फक्त मर्यादित ज्ञान असते म्हणजे जेवढ लिहून ठेवलंय तितकंच आपल्याला दान भेटत आणि त्याच शाळांची म्हणजे माहिती पाहिजे असेल तर आपल्याला इंटरनेट दवारे मिळते पण इंटरनेटद्वारे खूप छान माहिती मिळते आणि खूप माहिती मिळते मी अस जास्तीत जास्त माहिती मिळते जितकं आपण शोधल तितकां माहिती मिळते जसं मी सांगते तर म्हणजे खूप पुढ गेलेल आहे पण फक्त हे ज्ञान आपण घेतो पण प्रत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो क्षण अनुभवण्यासाठी आपल्याला तेथे प्रवास हा करावाच लागतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा ते ज्ञान अ असं बोलता येईल की प्रत्यक्षात आपल्याला विकसित होण्याच विकसित होण्यास सुरुवात होते जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला तेथ अ ड्रेस कळतो म्हणजेच वेशभूषा कळते तिथे कोणता ड्रेस म्हणजे कोणत्या साड्या किंवा कोणता प्रकार तेथे घातला जातो पुरुषांचा कसा असतो पुरुषपदांचा कसा असतो स्त्रियांचा कसा असतो, त्याबद्दल तिथे कोणता अन्न पदार्थ जास्त प्रमाणात खाल्लं जात पावसाचं ठिकाण कोकणच असेल तर भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो, बेंगलोरमध्ये डाल भात खायला जातो, चेन्नईमध्येध्ये इडलीचे प्रमाण म्हणजेच भात जास्त प्रमाणात असतो तर खाद्य पदार्थ देखील वेगवेगळे असतात. पण पोशाख वेगवेगळा असतो चेन्नईचे लुंगी वगैरे असते, पुरुषांसाठी शर्ट असतो, बायकांसाठी खूप छान पद्धतीच्या साड्या असतात, साऊथ लुक असतो. आणि कोकणामध्ये गेलात तर तुम्ही बघित बघितलाच असशील खूप छान पद्धतीने साडीने विणलेले ड्रेस जसे की, आधुनिक काळात अगोदरच्या काळात होते असं खूप छान पद्धतीने, आणि त्याचबरोबर आपल्या ज्ञानात भर कळते लोकांची ओळख होते तर लोकांची ओळख कशी होते. लोक आपल्याला विविध प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात, जस की आपल्या घरातील लोक आपले कुटुंब आहे त्यामुळे प्रेमाने समजून घेतात, एखादी चुकी झाल्यास तर सर्व लोक सेम नस कोणी लोक कोण लोक तिरस्कार करणारे असतात, अनादर करणारे, असताततर कोणती लोक प्रेमळ असतात, त्यामुळे लोक कशी आहेत हे देखील समज आपल्या प्रवासामध्ये मदत होत.
हो -हो तुम्ही खूप छान पद्धतीने प्रवासाबद्दल सांगितलं तर मग तुम्ही जे मांडला ते तुमच अगदी बरोबरग बघू होत जसं की प्रवासाला म्हणजे जाताना आपण तेथील नवीन संस्कृती, नवीन वेशभूषाण, नवीन भाषा, नवीन तेथील खाद्यपदार्थ, इत्यादींच्या, आपल्याला जाणीव होते. मग त्या प्रवासाबद्द तुम्ही खूप छान अशी माहिती दिला तर मी प्रवासाबद्दल आणखी एक वेगळं सांगेन की, आता प्रत्येक प्रवास हा करताना आपण त्याची पूर्वतयारी म्हणजे जे नियोजन असेल ते करने गरजे गरजेचे आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचे नियोजन नसेल तर ती तिथे गेल्यानंतर करणे, म्हणजे व्यर्थच मांडले जाईल बरोबर ना मॅम.
हो अगदी बरोबर आहे पण नियोजनाशिवाय देखील प्रवास करणे ही एन्जॉयमेंट म्हणता येईल.
ह हो हो ते देखील बरोबर आहे, पण आता बघा हा आपण एखाद्या ठिकाणी प्रवास त्याला चालोय म्हटलं आपल्याडे काही वस्तू असणे गरजे जसे की आपले आयडी प्रूफ म्हणजे ओळखपत्र किंवा आपण परदेशी वगैरे प्रवास करणार असेल तर ते खूप गरजेचे आहे. हो- हो आणि प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे, फिरण्यासाठी होत नाही तर लोक शैक्षणिक, काही लोक जॉबसाठी प्रवास म्हणजे करतील करत असतात म्हणजे प्रत्येकाची काही तर हा प्रत्येकाची काही‌ तरी, कारणे असतात प्रवास करण्यासाठी तर तुम्हाला मी सांगेन की प्रवास अ प्रत्येक प्रवास हा सुखदायक आणि आरामदायकच असेल असं नाही, म्हणजे प्रवासामध्ये काही अडणी ये शकतात, काही प्रॉब्लेम येऊ शकतात, जस की आपण आ एखाद्या जायला ठरवलं सकाळी आपल्याला सात वाजता जायचंय तर मग काही लोक उशिरा येऊ शकतात. मग त्यामुळे आपल्याला पुढे अडचणी येऊ शकतात, अडथळा येऊ शकतो काही ठिकाणी आणि कधीतरी काहीतरी होऊ शकतं, म्हणजे जस की गाडी पंक्चर होणे, मग त्यासाठी आपल्याकडे म्हणून मी तुम्हाला म्हटले की प्रवास करताना, आपले नियोजन असणे खूप गरजेचे आहे. म्हणजे आ आपण प्रवास करतोय आणि जसं की तुमला म्हण प्रत्येक प्रवास हा सुखदाय आणि आनं आरामदायक अस अस नाही, तर प्रत्येक प्रवास करताना आपल्याला आव्हानाना सामोरे जावे लागते आणि त्या आव्हानाना आपण सामोरे गेलो की आपल्याला आपला जो आत्म विश्वास असतो तो वाढतो म्हणजे प्रवास करताना आपल्या ज्ञानात भर पडते जस की तुम्ही सांगितला. ला ज्ञान वाढते आपले.
हो अनुभव मिळतो, आणि असं बोलतात की अनु हा माणसाचा सर्वात मोठा शिक्षक आहे, त्यामुळे पुस्तकी ज्ञान मर्यादित आता प्रवास केलाच पाहिजे महिन्यातून राह दे पण वर्षातून दोन ट्रीप देखील काढल्याच पाहिजेत असं मला तर वाटतं.
हो हो अगदी बरोबर मॅम, आता म्हणजे हे प्रवासाबद्दल झालं आता प्रवासाची साधणी म्हणजे जस की आपली एसटी. म्हणज साधी बस त्याच्यानंतर जे आपले वडा म्हणजे व्हॅन वगैरे आणि त्याच्या रेल्वे आणि परत हवाई हवाई जहाज.
म्हणजे जल प्र्रवास परत ना हवाई प्रवास रेल्वे प्रवास बस प्रवास म्हणजे प्रवासाचे खूप छान मार्ग आहेत.
हा म्हणजे साधने आहेत या. या हच्या मार्गाने आपण प्रवास करू शकतो तर यातील मला सर्वात जास्त आवडते म्हणजे रे रेल् प्रवास आता तुम्ही म्हणाल का तर रेल्वे प्रवास असना हा खूप आरामदायी असतो आणि स्वस्थ देखील असतो म्हणजे आपण. एखाद कुटुंब जर मिडल क्लास असेल म्हणजे मध्यम वर्गीय असेल तर तो इझिली त्या रेल्वून ो खड आपण बलो ब जना निस चा आनंद घेऊ शकतो छान र अशा प्रकारे रेल्वे मार्ग. हो अशा प्रकारे आपण रेल्वेतून आनंद
डोंगरदर्या धबधबे म्हणजे खूप छान. पद्तीने तो निसर्ग असतो आणि खूप छान पद्धतीने त आपण एन्ॉय करू शकतो त्याच पद्धतीने खिडकीतील साईड मिळाली तर शेवट
तुम्हाला किती वा? ची लागणारी झुळक आणि आपल्या कामध्ये असलेले हेडफोन्स म्हणजे मराठी सॉग्स एक दृश्य अ असस्मरणीय असत आणि आपल्याला खिडकीतून दिसं ते उंच उ डोंगर र झाडे आपल्या सोबत पताय दिसणार लां. दिसणारऱा धबधबा पक्ष्यांचा किलबिलाट किंवा मोऱ्याची ऐकू येणार. मोरा ऐक येणारा आवाज कोकळी कू कहू खूप छान पद्धतीचे प्राणी दृ आपल्या मन कर टा म्हणजे आपण फक्त पुतकात किवाुट्य किंवा आपण अस स्वप किंवा विचारामध्ये फक्त हा दृश्य आपण डोळ्यासमोर ठे खरच दृ आपल्या दिसत असत त्यामुळे त्यामुळे आपलं मन मनमहक होऊन जात आणि खूप छान पद्धतीने आपलं मूड फ्रेश होत तर सुरवात आपल्या प्रवासाची फ्रेश पद्धतीने होते तर पुढील प्रवास किती छान पद्धतीने होईल ना.
हो हो बरोबर म्हणजे प्रत्येकाने ना आपल्या आपल्या ज्या दैनंदिन ज वे मिळाल्या न क एखा्या धार्मिक किं ऐतििक भेी दे खप गरजे जेणेून आता बघा ऐतिहासिक स्थ म्हणजे किल्ले आ ठिका ा आपण म्हणजे ऐकण्यापेक्षा किंवा एखादा व्हिडिओ बघण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या तेथील तिथे जाऊन तेथील जे काही नोट्स असतील ते नोटडाऊन करून तेथ प्रत्यक्षरित्या माहिती म्हणजे अुभवणे हा अनुभव देखील खूप म्हणजे अस्मणीय असतो मग अशा प्रकार प्रकारे मी तुम्हाला सांगेन की? आपण म्हणजे प्रत्येक व्यक्तीने प्रवास हा केलाच पाहिजे. जेने करून तो आनंदी आणि उत्साही राहील. त्याच्या दैनंदिन जीवनात थोडासा फरक पडेल. तुम्ही तुम म्हणजे प्रवासाबद्दलच जे काही मत होतं. ते छान रित्या माझ्या तुमचा मला मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल तुम खूप खूप धन्यवाद.
ओके.. चालेल बाय.